हॅलो
काल एवढा वेळ का लावलीस
अगं मगापासून लागतच नव्हता फोन. थोड्या वेळानं लावला तर आत्ता लागला मग.
हम्म
ते कधी कधी असं होतंय डिस्कनेक्ट झाला नसला कॉल कि
काय हाह हाह
ह हाह
काय तू जेवलीस.
मी जेऊन आता झाला जमाना झाला एक दोन तीन तासापूर्वी जेवलोय.
बापरे छाने पिरियंस दुकाने सगळं बरं खालचं हॅलो
झोपून काढायचा आता. तेच करायला लागतेय. हम्म
ला जायचंय
हा तिकडे डान्स शिकवायला ना
शिकवायला नाही त्याला बोलायला शिकवायला नंतर
बर मी पण आता आवरुन चार वाजता मॉल ला जाणार आहे म्हणलाय तर द आता जाऊ या म्हणून बघु म.
कुठल्या मॉल ला?
अमेनरा मॉल. अमेनोरा इकड हडपसर मध्ये त्याच एक मोठ मॉल आहे.
हा
हम् तिकडे जाऊन येणार. थोडच भारी वाटते फिरायला नुसत.
आम् हा, नुसत फिरून यायला.
हा - फिरून यायचं जरा बहिणींना पण कपडे घ्यायचे आहेत ग. त्यांना पण जीन्स वगैरे घ्यायची होती आणि मग मला काय आवडलं तर मी पण घेईन मग बघू.
हम्म हम्
तिकड काय घेऊ वाटत नाही बाई ते रेट बघूनच मला तर धडकी बस मग तेवढ्या एकर रेटमध्येध्ये आमच्या इकडं केवढं काय का घे
भयानक मग सारच तुळशीबाग वगैरे जात जात तिथकडं काय जात नसत
अगर तेल लांब आहे ग आमच्या घराात आणि कसं पहिनं पैशी बाय मग ते राहत नाही ना जास्त वेळ मग त्याच्यामुळे अवघड होत आणि मग दादा म्हण दादा नाही घेऊन जात तिकड जायचं तर मग मॉल मध्ये काय घ्यायच असलं तर तिथन घे म्हणतो नाहीतर मग दुकानं दुसरी
छान
तिलाही लांब पडते ग म्हणजे आता इथ ना अ सारसबाग किंवा तुळशीबाग यला दीड दोन तास लागतो
अच्छा
म्हणजे आपलं कोल्हापूरच्या बी पुढं,
तेच की.
त्याच्यामुळं एवढ्या लांब आणि कोण जात बसणार. त्यामुळं नाही जात.
पण कमी खर्चच होते ना जरा काय तर वेगळं. दुसरं पण काय तर एवढं पैसे घालून का
कायम्ही आपली एफसी रोड ला गेलतो.
हम्म
एफसी रोड ला जाऊन, घेतलेलो की दोन टॉप. दोन पण नाही जास्तच घेतलेलो एक टी शर्ट दोन पॅनट, अ आणि एक तीन टॉप घेतलेलो. आणि त्यातलं खरं ते जे मोठ लॉग टॉप घेतलेलो ना मी अ कुर्ती ती ती लँग कुर्ती काय, चांगली निघालीच नाही आणि शॉर्ट कुर्ती निघालेली चांगली ती घालत होतो. आणि एक शिवलेस आणलेलो, म्हणजे असं त्यांनी गट्टा टाकलेला आणि कुठलं पण घ्या, शंभर रुपये शंभर रुपयेअस म्हणलेले मग घेतलेलो एक मग ति शिवलेस होत. म्हणून मग मी काय कवा घातलो नाही आता घेऊन आलो तर इकड बघु आत्ता घालायचं
घालायचं ग जॅकेट घ्यायचं मग जॅकेट घालायचं त्याच्यावर. मिशो वरन मागव एकशे वीस रुपये नाही तर एकशे तेवीस रुपया ला वगैरे आहे आहेत. नॉर्मल जॅकेट
हो का ते तसले, अ हे नसते काय ग आपलं जीन्सच कापडाचं जॅकेट. डेनमचे हा तसलं घ्यायचंय मला एक.
कसलं काय करतेस. त्याच्यापेक्षा ते ह्याचे घ्यायचे पण ते सगळ्या चांगलं दिसते. अस नाही.
हा ते पण आहे सोड त्याला आणि तशी जीन्स पण पाहिजे.
हा बरोबर की तशी म्हणजे. कलरचे तू डेनिनच जॅकेट घालणार ना त्या कलरचच खाली म्हजे, हे घालायला पाहिजे पॅन्ट जरा मग ते कायतरी सूट होत. ते सगळं विचित्र दिसत.
तेवढा आहे. मला डंगरी एक घ्यायच्या म्हणजे मला ट्राय करून बघायच्या कशी दिसतेय काय माहित. मी कधी घेतली नाही मी कधी म्ह चार वर्ष झालं म्हणा लागलं मला डंगरी घेत घ्यायच घ्यायच्या घेत काय नाही.
माझ्याकडे हाय बाई, एकदम सूट आहे. डंगरी आहे माझ्याकडे जीन्सची.
आणि मला जीन्सची डंगरी एक घ्यायची आहे प्रॉपर घालायला.
हाक हाका
आता माझं कसं होतं माहित हाय काय? गेलं का नाही काहीत आणायला काहीत खरेदी करायला मा असूते की कॉलेज साठी, महत्वाच कॉलेजला जाताना काय घालता येईल त्या रिलेटेडच कपडे घेतोय मग मी, कसं ते कॉलेजला रोज घालून जायला कपडे, तेच तेच तेस तेच घालून जो वाटत नाही.
हो बरोबरच
मग मी ते कॉलेजसाठीच घेतोय का असेल ते कपडे, मग कुर्ती घ्या जीन्सवरचा टॉप घ्या जीन्स घ्या असला असल हुतय मग मॉलमध्ये आणि कपडे सोडून पण असं म्हणजे फिरायला पण भारी असते ग
मी तिथे ह्याला जाणार आहेथ फॉर्च्युन ला काय आहे पण ते काय शंभर रुपया ला फुल बॉडी मसाजय चेअर नसते काय ती चेअर असते
हा मॉलमध्ये असते की
तेच कि तिथे जाऊया आपण महिने तेच ग जाऊया वहिणीला घचा घेऊ जााच तिला बॉडी मसाज ह
कोल्हापूरला पण हयचं वाटतं ग मॉल
आहेत की आता परवा मी नॉक्स ला गेलतो की काय मॉल हाय अग बाई मग पिक्चर बघायला कठे गेलतो आम्ही नॉक्स
हा हा हा वय वय बरोबर आहे पिक्चर बघाला गेलता ना तुम्ही
हा मग नॉक्स लाच गेलतो मॉल ला आम्ही गेलो एक तर आम्ही ऑलरेडी लेट गेलतो पिक्चर बघायलाच तिकीट अजून आम्ही काढलो नव्हतो
हा
बोबा बोंब सगळी तिथे जाऊन ते एक नवीन सगळं काय कळ ना कुठलं काय कुठ
सिकिट कुठन तिकीट काढायच
त्यात हि तिघ हाल्या मुल्या डुल्या करात यायला लागल्यात बसा बोंबलत मी जातो म्हणलं माज मी पिक्चर त्या हो एलिवेटर होत आयला एकार स्पन्याला एलिवेटर होटत भिती वाटतात त्याला चढणाच
मला पी भीती वाटत होती आता ते मेट्रो मूळ सवय झाल्या मला
मी वाटायची पहिला पहिला पहिला एकदम चढल्यावर आता सवय झाला तर काय वा
इथे अजून काय म्हणजे पहिलाच वाटायचं की पडत
पंजाब मध्ये तर नुसतं एलिवेटरच हूत सीड्या कमीच
आणि कस ते चढताना पण काय वाटत नाही पण उतरताना भीती वाट
भीती वाटत्या म ते झालं आणि तिच्या समोर बाहेर आलं तर सगळं मॉल बंद
बंद
वय
किती वाजता आल तस असं
साडे दहा वाज कितीतरी
हा मग बरोबर राय दहा साडे नऊ दहा पर्यंत होतेत मॉल हा हिकडचं चाल असतोय
ते तिकडं वेगळं र थिएटर चालू होत सर चांगला अकराचा पण शो हुता पण मॉल मध्ये हुता सगळाासून
हम्म हम्म हम् मग इथं मॉलमध्ये बार वगैरे पण असतय पब असतय
पबलं जायच लागला पली जव
जाऊ की आमचं या वेळेसच चाललेलं प्लॅन माझं आणि वहिणींच की आता मी आल्या ना यावेळी कि तबला जायचच म्हणून कन्फर्म मग नंतर ना असं झालं की त्या लायकीचे कपडे नाहीत
कपडे कपडे काय कापतय सगळं एवढं
आणि मेन म्हणजे नाही त ते ग मॉलमध्ये अ घालायसारखे असे
अगं पण पहिला तुम्ही जावा तरी मग तुम्हाला कळणार ना तिथं कसं हाय
नाही बघितलंय वहिनी जाऊन आल्यात आमच्या वहिनी जाऊन आल्यात आमच्यात पबला मग आता
हो ब
ते शॉर्ट वन पीस माझ्याकडे पण नव्हता शॉर्ट वन पीस वहिंकडे पण नाही म माझ्याकडे जीन्स अ टॉप होता एक चांगला मी घेऊन आलतो पण मग मध वहिनींनी तथे आता अ त्यांचे खराब झालेले सगळेच कपडे टाकून दिले तर त्यांच्याकडे जीनसेस मा माझं तर तेवढ्यासाठीच चाललंय
हां
म तर तेच घेऊन येचता
जेऊ म आ्ही जाऊन
काय झालं
पबला जाऊन गेला
ल मजा येत्या अगं पबला म्हणजे मी ऐकून तर आहे गो पबला मजा येतं खरंच गोवा
गोव्याला पप नसतात बाळा कस नसत
नाही पप्प असतात त्यांचे
कसिनोलाच रगं लावले ला हा तेच की
ते म्हणजे बीचवरर असतात ना ते कसिन असतात ना
सगळीकडे कसिनो ला असतात पब म्हणजे काय असतं विषय कसिन पब ला काय का नसत बार आणि ड्रिंक्स आणि डान्स वगैरे असतो ग पण कसं निलं कस असते सट्टा सट्टा सट्टा असतो त्यातला प्रकार असतो हेच वाहतेच बर गेमस सगळं पैशांवर खेळत ते सगळं नुसत पोगण परवडत नाही का त्यासली गोव आहे कस नसला की जरा लोक त अॲट्रॅक्ट होतात ना आणि गोव्यात ज माणसं
ह
अच सगळी गाड्या फोर व्हीलर रॉयल फॉयर्स बी एम डब्ल्यू असथार ह काय नसतात गोवातली माणसं
ह थांब झाला दहा मिनिटं पूर्ण झाल्यात परत लावतो दुसरा
ह ब